आवाज येतोय का?
हा येतोय माला.
हा का? काय चालुये? हा रेंजचा प्रॉब्लेम आहे ना. काय चालूये मग? हा हा. तुमचं कस, हाव चांगलं, तुमचं कसं चालू आहे पाणी फाउंडेशनचं?
पाणी फाउंडेशनचं चांगलं चालू आहे, पण आता सध्या हे पावसामुळ सगळं बंद आहे काम.
हा का? मार्क किती आले आणि?
आमचे
हॅलो! हा का? हे फोनचे झाले तुमचे टास्क कमप्लीट?
ह हा, माज झाले
हा काय, चांगली गोष्ट आहे ना, म्हणजे घर बसल्या बायकांना ण काम भेट ना कारण की आपण वल्ल चिल्ल तर बाहेर जाऊ शकत नाही. नको बाई पाऊस किती चालू आहे येड्यावत, पाऊस लय चालू आहे आज. हा तेच ना मग, आपण बाहेर जाणं तर शक्य नाही आहे आणि चांगलंय बाबा का घरबसल्या आपण खरच काहीतरी करतोय. प पावसाच वल्ला झालं त पूरणार नाही दुखणं आलं त. हा. आ तुमच हा तुम्ही पण पाणी फाउंडेशनच मेहनत घेताय, आता आला पाहिजेत नंबर.
हा आता, नंबर यायला तर कमीत कमी इकडे थोडंफार तर नाव होईल.
हा आपल्याला म्हणजे बाहेरची माहिती पण होते ना बाबा खरच बाहेर, बाहेर काय चालू आहे?
बाहेर खूप गट ऍक्टिव्ह आहेत. आपलं तर काहीच नाही होऊ राहील.
काहीच नाही, अन आपण बाहेर निघले शिवाय आपल्याला पण करणार नाही का बाबा खरंच बाहेरचे किती ऍक्टिव आहे
हा पूर्ण देशातली ना, आता पूर्ण महाराष्ट्रामधली ना गट.
पण एवढ आहे, नवीन नवीन माहिती भेटत चालती. हॅलो!
हॅलो!
हा म्हणलं काही नाही, म्हटलं फक्त नुसतं आ माहिती होत चालती. म्हणल आता जाऊदे जस होईन तसं पुढं
पण माहिती तर होती ना आपल्याला, आपण बाबा ह्यावेेळेस एवढं केलं आपण. पुढच्या वेळेस याच्यापेक्षा जास्त करू काहीतरी. आशा वाढतीच ना.
नाहीत काय सगळ्या सारख्याच लाग त्याला फक्त करायला.
हा. तेच ना मग सतत जायला, न ते काम करायला, न ते सगळ्या सारख्या असल्या का मग काही वाटत नाही समजा मग एकीन जायचं, एकीन नाही जाय ते अस नसलं पाहिजे.
हं. त्याला कसंय? पूर्ण पाहिजे
हां.
पोर शाळेत नाही गेले का काय आज?
नाही शाळेत गेलेले ए. शिवराज ए. शिवराज नाही जात ना अजून शाळेत.
त्याला नाही टाकेल ए शाळेत आणखी?
नाही.
मग किती वर्षाचा झाला तो?
तो तीन.
हं. हा पुढच्या वर्षी होईल.
हा. पुढच्या वर्षी टाकू आता.
अं बर इतक्या लवकर बी काय ए मंग?
हा. लई लवकर म्हणजे - त्यांना पण कळालं पाहिजे ना? बाबा त्यांच पण आता खेळायचे वय राहत ना? आपण लगे एवढं लवकर अभ्यास म्हणलं.
हां. तेच ना.
हम्म. तुमचे गेले का पोर शाळेत?
हा. नाही तिला सुट्टी होती आज. बाहेर गेली ती आत्ता.
कशा सुट्टी होती गड्या?
त्यानी म्हणजे पावसामुळं सुट्टी दिलीती ना शाळेला.
हा. पाऊस सांगितलेला ए.
हां. जास्त पाऊस ए म्हणे. त थंडी मुळे काही काही शेतातले मुले येता ते ना.
हां. येण्याच समजा.
हां. परेशानी होती त्याच्यामुळे त्यांनी सुट्टीच दिली डायरेक्ट.
कारण की मग काही काहीला समजा येण्याचं खरंच वाल्ल्याचिल्ल्यातलं शेतातून यायचं. आणि पाऊस पण चाल- आन पाऊस पण चालूच ए ना हो ह्यो.
म.
तो काही उघडाचं नाव घेईना नाही.
हं. चांगलं झा- दोन तीन दिवसांन बाकीच काम आवरले शेतातले ते?
हाव. शेतातल काम आवरलेलेय आता सध्या. फवारणी केलेली ए.
हा. येरवी फवारणीच करत्यात. तर को
हा. तेच ना मग. फवारणी केलेलीए आणि काठकोपरे बाकी ए काही काढायचे. पण आता हे पावसानी लावून धरलं.
हम्म. हम्म. पंढरपूर बरं राहिल का?
हा. पंढरपूर बर राहिल.
हाव का?
हम्म. काही दुखणं बिखणं नाही आलं. घरी आल्याच्या नंतर?
हा. एवढ नव्हत म्हण तेव्हा.
हा. पाऊस नव्हता. पण हे काय झालं काही काही ठिकाणी म्हणजे थंड्या पाण्याने आंघोळी न तेन - पाणी चेंज होतं ना? त्यानी पण दुखणे येत्या.
हां. केळीच्या सालाच हम्म. आज त चालूच ए लगे. आता रात्री जास्तच झाला सुरु.
म्हणजे कालपासून जरा जास्त जोरत चालूये.
हम्म आजू दोन- तीन दिवस सांगितलेलं म्हणत्या.
चार तारखेपर्यंत सांगितलेलं म्हणत्या बाई अस.
हम्म.
हम्म जनावरांची दहीने ना.
हा मग काय, अ त्यानला काय बिचाराला राहास लागत.
हा. तुमचं काय चालूय काणू शेतात काम?
आमचं वी आम्ही देईल फवारणी मारून सनी, फक्त तूरण भूयमुग होता. ते निदला मी दोन तीन दिवस. चमचम
हा का?
हो. तेवढं ते मला तेवढं घेऊ थोडंच करून निदून.
कारण की तूर थोडे असल्यावर ते तन नाशक माराला पण परवडत नाही ना. औषध आणला.
तेच ना थोडं राहत त औषध मारायला पण रीकम पिवळा पडतो ते खराब होतो मग.
हा, आता ते पाऊस लावून धरलेलंय त्यानी त आखीच सगळेच पीक पिवळे पडते.
ह त्याच्यामुळे मग आम्ही मारलं नाही म त्याच्यावर.
हा.
हम्म. चालल. चालल म्हणलं. परत करा मग.
हा चालन चालन. ठेवू का म? लगेच करते ह मी पण.